हॅलो! हाबोल. जव घे जव घे म्हणलो. आणि ते तीन दिवसाना म्हटलेत ना सरांनी.
हा म्हणजे काल गेला थोड तर, काल आज उद्या परवा किंवा य तर, तर काय माहिती आहे नेमकं.
आणि परत परवा दिवशी मेसेज करायला पाहिजे त्यांना.
होय भक्ती आता करते ना! फोन करत म ति लक्षातते.
तेच की आपण अस, आता भक्तीलाच म्हणतो ते उद्या व्हा मॅसेज करज म परवा दिवशी.
तेच म्हणजे आज कुठला वार आहे, सोम कुठला सोमवार आहे का मंगळवार आहे. बं.
ह
काय बुधवार हाय?
आज सो, आज आग आज बुधवार आहे.
म्हणजे दो उद्याचा एक दिवस. गुरुवार-शुक्रवार.
हम.
शनिवारी. शुक्रवार नाही तर शनिवारी जायला पाहिजे क्लास
हा बघायला पाहिजे विचार, तिला गुरुवार आता उद्या-उद्या मेसेज कर म्हणतो सरांना उद्या. संध्याकाळी.
हम्म.
मग सर कवा येणार आहेत ते, कळत तरी पंचवीस तारखेला.
व्हाय. कळतंय.
हॅलो! हा, हा यालाय बोल. तेच की मग ते कळल्यावर जायचं लागेच.
हा हा चालते जाऊया घे.
हम्म तेच. आणि काय मग? नाही बघ अजून.
नाहीदा पडलोय बघ हित, कंटाळेक असला आलाय.
हो. होय आग सेम झालंय.
ब घरात बसून-बसून. कुठ ते जावू वाट आलेय बग.
व्हय. बक्की आपण जायचं ट्रीप-ट्रीप म्हणतोय, म्हणतोय आणि बघकी आपलं ट्रीप-ट्रीप-ट्रीप चाललय.
ट्रिप-ट्रिप म्हणतोय आपण.
काय नव्हच बघू काय.
हम्म.
ह बघूया आपण, आता बघूया ठरवूया आपण, सगळीजण आता भेटणार का नाही परवा उद्या कि परवा सग अजून आप आपण तवा ठवूया.
चालतय की ठरवूया. बा हा चालतय. ठरवूया घ्या आणि जाऊया सगळे जण.
मी म्हणाल तो रामलिंगला जाऊया, म्हणजे आत्ता सगळं हिरवा- बिरवा असते की नाही खरं काय प्रॉब्लेम आहे, माहितीये त्या रामलिंगला आता. कि रामलिंगला हे पाहिजे गाड्या पाहिजेत. गाड्या पाहिज्यात रामलिंगला जायला.
पावसाचं वातावरण आहे ना आता.
बाळ पावसातच जायचं असतं रामलिंगला.
चालतय सोड असं काय नाही. चां म्हणजे डोंगरावर असं जात्यात सोड की, रामलिंगला माहतीय मला. खरं गाड्या का आता या टायमाला म्हणाले बाई.
तिथं आता टू व्हीलर गाड्या पाहिजे ना आपल्याकडं, कस जाणार आपण.
हा म्हणजे आपण तिकडे जायला व्हय.
हम्म.
हा व्हय.
तुला काय वाटलं?
मला तिथं काय तर, तिथं डोंगरावर काय तर जायला मला काय तर वाटलं असं बाई
नाही-नाही इथन तिथंपर्यंत जाईला आपल्याला गाड्या पाहिजेत की.
हा सोड, भक्तीकडे हाय सोड आता भक्तीकडे एकटीच आहे. एकटीचीच होणार तिची.
एकटीचीच गाडी हाय, मग आता आपण तू, मी, स्टेफी, भक्ती, चौघी जायचं म्हणलो तरी एक गाडी पाहिजेच की कोणाची तर,
व्हय.
असा विषय आहे तो, खर तर तेच की चौघींच्याच दोन गाड्या, दोन गाड्या, असल्या तर भक्ती म्हणत्या पण लई फिरलो असतो. कुठ-कुठ लई. मस्त म्हणते फिरून आलो असतो. तिथं काहीतरी, आता चौघच हाय म्हणण्यावर मला मॅगी पण केलं असत.
माझी गाडी पाहिजे होती बघ!
हा असंच वाटतय मला पण.
उं तेच की असली तर मं भारी होतय कने.
हो.
कुठं पण जायला
आल असत बक्की फिरून आलो असतो
आता मला परवा पण क्लासला सोडायला कोण असलीत तर नाहीतर चालत यायला पाहिजे बाई
भक्ती येणार की भक्ती बरोबर या.
भक्तीला आणि फिरून यायला लागतय ग.
होय ते पण आहे.
त्या तसा
जाताना सोडू शकते की अर्ध्या वाटेपर्यंत.
हुं. तिथे स्टँड पर्यंत सोडू शकत्या सोड तितन मला यायलागल. तुम्ही घरला पाच मिनटात लइत-लइ
ब फोनवर कायतर बघत-बघत नाही तर हें कार्य ऍप
पाच, दहा मिनिटात लगेच घरला येतोय चालत. एवढा वेळ लागत नाही फास्ट-फास्ट चाललो कने, लगेच येतोय घरला.
होय खरंच आहे सोड ते. खर काय करायचं आता तेवढं तरी यायला नको, वाटतं आग एकट्याला आपल्याला सवय नसल्यामुळं.
होय. ते पण आहे सोड, एकट्याला यायला नको वाटत परवा मी आलो बाई कस-कस हम्. खरं आता जरा हा तेव्हा काय व तेव्हा जर हे वाटालत सोड. खरं नंतर मी आणि अर्ध्या वाटेपर्यंत युसपर्यंत मग माज मी हे यालतो. खरं एकेक जण चालेलीत, एकटेच चालेलीत, मग त्यांना बघून जरा हे वाटालत, मला बरं.
वय-वय मला पण तस होतंय. तर मला कस. सायकल वरन एकट आपल्याला जायची सवय हाय कनी, सायकल वरण काय वाटतं नाही पण गड चालत नको वाटते व.
चालच पण नको वाट एक एकदा स्टार्टिंगला सायकल वर न मला पण नको वाटायचं होतं बाई.
हम ह तुला सवय न खरं, तू शाळेला जातच होतीस, की कॉलेज ला.
म्हणजे मैत्रिणी येत होच आहेत, बाळ माझ्या अर्ध्या वाटेपर्यंत.
घरापर्यंत कोण असायचं.
घरापर्यंत नाही नाही. घरापर्यंत शाळेत असताना, ग शाळेत असताना अर्धा वाट कॉलेज ला अफिया येत होती, आणि त आणि मीच जात होतो बा
म्हणूनच की संग होत, माझ्या कोणच नसायचं शाळेत. पण कोण नव्हत आणि कॉलेज, मध्ये पण कोण नाहीचंय संग मला.
हम्म तेच क तुला जरा सवय आहे, मला कस आता आ. आ मला आपण क्लास वर जातोतो बघ ज सवय झाल्या एकटीला अस यायची आता, मी एकटी एवढ्या लाब तर गेलो. कॉलेज ला. पणि यायचायची स्कूलला, पण मी अर्ध्या वाटेपर्यंत आहे, की नाही मैत्रिणी असशायच. मग काय लगेच एक दोन मिनिटं मग पाच मिनिट. काय रस्ता घरला लगेच येत होतुम्ही अस.
होय.
एवढं काय वाट
अ क आता मग कसं, आहेणार बाजशी सोडाय कोण असला, तरी य-
तेच के सोडायला लावतो.
ह
पप्पांना दे जर दुपारी खाऊन आली तर मग कोणतो पप्पा नाही, तर तिच्या मुलेला असला तर. तो सोडू शकतोय तो कामाला जातोय, ना चार ला चार साडेतीन ला. आता मला सोडू शकतो, सोडतो जाताना.
हा हा चालतय की तसं चालतय की मग.
फी भरायला परवा गेल तो. येत ह चालच यायला लागलं मला. हम्म
येताना का आता येताना जर चालत, आलेस तर मी असतोय आधी जरापर्यंत.
आपर्यंतत सो तू तुझी सायकल रिपेर झाली.
हा तिथन पुढे यायला पाहिजे. म्हणजे सायकल रिपेअर झाले नाही हवा नाही.
हवा नाही माझी पण हवा नाही आहे, मी हवा मानल तर येऊ शकतोय. मला काय काय आता. आता पंचर आहे काय एवढ्या दिवस उभारल्या ती सायकल काय वापरल नाहीे काय नाही उभारल्या उभारल्या पण पंचर हूतीय. म आणि हवा मारून पुढे गेले आणि परत पंचर झाली तर ह बो म त्या म मी काय न भ
मी चालत येऊ शकत नाही ग लय लांब आहे मला
हम्म ते तिझ लांब होत आहे सोड माझ जरा येते जवळ येते सोडून माझ, तुझं काय रिपेरी कर हवा तेन मार काय मारून ठेवल्यास.
हवा मारून येणार होता नाहीे.
मता मारुन येणार व्हय.
आता हवा मारणार म तशीच घेऊन येणार ओढत.
हम् त्या ते तसच घेऊन ये म अ लि हे लिहून आण
मग तेच करत काय पर्याय काय अगं ते आता नाही या लेटरला आला
माझ्याकडें असलं तर पाठव तेवढं लिहून ठेव. आल्या लगेच घेऊया.
हा असलं तर पाठव नाही तर तू लीही आल्यावर उद्या तिथं
हम्म लिहितो कि आणि काय
मग आता काय मागच्या वेळी तूच लिहलीतीस की माझं
नाही तुझं दर टायमाला मीच लिहितोय बाळ गप्प बस
मं होयच कि मग आता यावेळी पण लिही तेवढं करू शकत्यास
करू शकत्यात की हम् आणि
चालतंय तस करूया मग असलं तर पाठव लिहून आणतो नसलं तर लिही मग उद्या
हा चालतंय आज कॉल लावलेलीस की नाही मग
नाही कुणाला कॉल केलो आज
का
भक्ती बरोबर तेवढं बोललंय बघ
हम्म झालीत किती कॉल झालीत मग
काय बघाय नाही ग वीस तरी झालतीत आता ह्यो तुला दुसरा केलो ना
हा
हम् बावीस झाले असतील.
हम्म हम्म भक्तीला कार्यावर केल
मग त्याच भक्ती ला फे व्हय भक्ती म्हणजे भक्तीला मग अ म भक्तीला आज दोन केलो तेवढंच कि बाकी नाही कुणाला केलो
हम्म हम्
मला कर्म केलो
हा हा
हम्म
ती काय फिराल्या वाटतं काय घरात आहे ती
नाही आले की घरात आहे आल्या परवा दिवशी
नाही आता पण घरात पाय टिकल्यात काय बाहेर फिराल्या
टिकल्यात टिकल्यात टिकल नाही नाही टिकल्यात आता कि यो कॉल सपत आलाय व्ह्यो काय झाला की काम तेन करतो आणि मग तुला संध्याकाळी करतो.
कितीला करणार.
कालच्या सारखं तुझं हे पडून झाल्यावर. साडेसात नंतर.
हा चालतय
हा आताच कट होईल हेयो कॉल म आता मम्मी कामं लावत्या. ते करतो.
काय करणार आहेस असे काम.
कनिक मळायला लावत्या लोटून काढायला लावत्या. पप्पांचा डबा तेन भरायचं होय.
आणि ते हे कर कर.
ह म्हून म ते करतो कट